हॅलो हॅलो.
हॅलो!
आवाज यायला.
हो हो याईल.
मत् नाही.
हा.
चाल.
काही नाही ते चाल होत स्वयंपा काय करायचा म्हग
हो का?
हा.
बर बर.
अ्या इकडची रेसिपी सांगत होते तुम्हाला इकडेच रेसिपी.
हो सांगितलं तुम्ही आता मला खेकडची रेसिपी येत नाही
मि आलता वाटच ना इथन
हो तुम्ही अर्धवटच सांगितली ते चाळून घ्यायचं ते सांगितलं.
हा मग सगळं मटेरियल लागून तिथे चालेलं आहे त्याला. चांगलं ह्याच्यात राहायचं. हायचं म्हणजे असं फिरवत फिरवत हा फिरवताना फिरवत जेणेकरूनते ना. मग ते होते पाणी जर टाकलं तर पाणी एक साइड होते आणि ते मटर एक त्या गाळ बसते तस नाही दोन्ही मिक्स झालं पाहिजे हा कंटिन्यूव होत नाही शितर शितर मग ते जे शिबगे असतात ना ते. आपण साईड ला ठेवलेले झिजलेले ज पार्टस ते त्याच्यात टाकून दयेत त्याला चांगलं शूज दयचं हा मेच्या नाही का शेवटी सूट मिरायचा खूप टाकायचं म्हणजे.
का सुट मरे. बरं बरं.
म्हणजे खातात त्याला गरम गरम द्यायच भाकरी सग
हो ना.
हम्म. एक नंबर होते तुम्ही कच्चा चिवडा बनवता कधी कच्चा चिवडा
बरं. कचातव चवडा नाही बन म कचा चिवडा पण पण बनवतो. पणजस तेवढं. काही नाही का त्याच्यात कदा टमाट आणि हिरवी मिर टाकले तर टाकतो नाहीतर लाल चटणी मीठ.
हम् हम.
आणि शेंगदाणे ते पूर्ण मिक्स करून घेतो आणि नड्डे टाकतो त्याच्यामध्ये बारीक करून
नाही आम्ही कधी कधी तसा बनवतो खूपच मूड चांगला असला त्या मग हिंग पपट मोड चांगला असत तर मग त्यामध्ये आम्ही मिरची संबार
अच्छा.
कांदा, टमॅटो, काकडी शेव आणि ते जेेतात ना बघा त्यामध्ये पण त्याला
मला काय मा काय म्हणतात ते आपण नेमक काय म्हणायला
जे कुटाने शेंगदाने अजून
अजून काय दाळव
डाळवण नाही टाकत पण फुटाने शेंगदाणे आणि म्हणजे आपण पुढे खातो ना बघा पुढे नाही कृष्ण नाही त्याच्या तेरि तेे बारीकश तळेमेळे वगैरे असतात ना ते नड्डे मुरकूल कुरकुर हा तेवाले नाही तर मग हे सगळं नाही टाकलं ना आपला जो चिवडा असतो ना लक्ष्मीनारायणचा मोर वगैरे ते चूडाडा हम्म ते चूडा वरुून लिंबू
हम बरोबर
हा अंबादा बद शेव आणि दही नाही पडत तस तर मग टमाट्या नाही बी
हो ते पण आहे पाणी आहे त्याच्यात पण हो ना
मग
तसं नाही आम् तसं
नाही मी सगळं कापून घेते सगळं एखा जागी टाकते ज्या टायमाला खा अस त्या टामला लिंबू काकडी आणि कांदा सॉरी लिंबू काकडे आणि हे आ त्यांच ते टमाटर हे अनटमा टाक जेणेकर खुसखुस जे आहे फुसफुस जे आहे ते ते शांतीच राहतो
बर बर आणि ते कॅब बद्दल आ हे कॅब ती क विचारली आई वाजू नक
वाजू नको न
काय मजा रायला लागली
भडी मांडायला लागली सगळ्या तुरजोराांना वाजायला लागलीडी
मग काई काम करायली सांगायला
हम्
नाही आई कामं करायली हे दाखवा लागना सगळं
बरोबर आहे तुमची् वा मा
काम करायला लागलो बा मे बी उठून जावा होतु मी पण बणून होय ते
की बोलते माझ्या आथ वापर काम कराय खूप भारी आहे तुमच्या इकडे लेकराचा आवाजेला आणि माझ्या इकडे ह
आमच्या इथे लेख आहेचच तेवढे मग
ह
काही हिंदी बोलतात काही मराठी बोलतात जस त्याला ळ नसते काहीही करतात कोणी बी
हम
वे वेगळे वेगळे्या कामं करतात निग करतात काय ते ते बी खेळत नाही
देग रा तर
कोणालाही सीडी येते तर कोणाला येत नाही कोणाला बेरी दिली जाते पण ते मला री तेच करायचं ते म्हणते नाही मला इंग्लिशचं शिकवा ते म्हणते मला मराठीचं शिकवा
ह
असं चालू राहते. तिला दिली तर म्हणल बी द्या, म्हणती तेच मग काम. असं आहे त्यांचं काम.
बरं.
काय ते. काय तर. दुसरं, दुसरं अजून. काय म्हणत होती मी हा, तुम्ही तुमच्या भावाचा हिस्सा घ्याला म्हणती. तुमचा भाऊ म्हणत होते, हो शेतामध्ये म्हणत होता. मला म्हणे, मय हिसा मागतात म्हणे, माझ्या बहिणीले अच आगाऊ आहे हो, आगाऊ आहे म्हणे खूप. आहे म्हण.
हो का.
हो. खूप आगाऊ आहेत म्हणे, बिलकुल ऐकत नाही म्हणे माझ्या बहिणी. एक तर तीन नंबरचे आहे ती तर लै, आगाऊ आहे म्हणे चषमा आहे म्हणे तिला. म.. निस्त भांडण करत राहते म्हणे.
हो माझ बोलते असं, माझे भाऊ लै नमूने हायत. तुम्हाला काय सांगू, मला भाऊ आहेत. एक एक, दोन दोन, तीन तीन वर्षांचा फरक आहे. पण ते एकूण एकमेकावर जळत ते असं. भाऊ पण जळतात एकमेकावर, व्हयं त्याला जीव लावला ते म्हणते. त्यालाच तेवढा तू हो त्याला जीव लावते, तो तू सख्ख्या भाऊ आहे. मला तर उच लुणच आणलं, मी तर मानलेली असतो मी तर. सावतरच हाय.
हो ना.
अशेच नमुन आहेत माझ्याकडे.
हो.
मग सगळे भाऊ तशेत हायत, अरे सोडायला चला अरे कुठं. पैसे दे म्हणे.
होण. हो का, म्हणे त्या दिवशी. त्या दिवशी म्हणे, त्या दिवशी म्हणे मला मो तिला. काहीच नाही म्हणे, हिस्सा मागतात म्हणे आधीच शेती कमी आहे म्हणे, त्याच्यातून पण हिस्सा माग तात म्हणे लै आगाव हायत म्हणे, माझ्या बहिणी निस्ता घिंगाण्या करत राहतता म्हणे, बिलकुल पैसा लै राहते म्हणे अकाउंट आमच्या तिच्या कडच आहे म्हणे.
हो का.
हो.
लै भारीत.
हम्म.
हो.
राखीला जर बांधलं ना, मी एक वेळेस. एकाला दोन बांधल्या मग त्याला गोंडा आवडते, म्हणून गोंडा बांधला त्यांना राखी संपेपर्यंत मला म्हणे, ते दोघं जण गोंडी बांधली म्हणे, आम्हाला कशा तिला बोलाशीन तू, आम्हाला लाडच नाही, आमच्यात जीवच नाही म्हण तू एक एकच राखी बांधली म्हणी. मी म्हटलं तुम्हाला बांधायची होती तुम्हाला बां बोललं असत की ताई राखी बांध. मला बी गोंडा बांधायच नाही. सगळं होऊ देतील, पाटावून उठतील, सगळी संपू देतील पूजा बीजा सगळ. नंतर म्हणतील की तू अस अस केल. तेव्हाच्या तेव्हा म्हणणार नाहीत म. कधीच नाही.
हं. हं म्हणे, लहणी तरी जरा बरी आहे म्हणी, शांत आहे म्हणी. मो टी जर आहे म्हणे बरी. पण मधली बिलकुल नाही म्हणी.
पस्तीस आहे. पण माझ्या कोणत्याही भावाला बर्डन
हं. ऐकत नाही म्हने ती. तिच तीच लावते म्हणे सगळ्या गोष्टी.
आधिच शेती कमी. त्याच्यातून बी डोळा
लई आघाव आहे तू, मला माहित नाही काही.
हो त्याच्यातून बंड ऊठवायला लागल म्हणी माह्यायाच्यावरच. असे म्हणत होते. मी म्हणलं तसं काही नाही म्हणलं भाऊ. बहीण मागतात म्हणत. नाही म्हणे लई आहेत म्हणे, सगळ्यात हिसा मागतात म्हणे. काही म्हणायला गेले कि दे पैसे म्हणतात म्हणी.
पैसेे घेतात म्हणे सगळ्या गोष्टीसाठी.
तुम्ही विचारायच नाही ना देतात का म्हणून.
काय?
तुम्हाला कधी बोलला?
परवाच्या दिवशी.
तुमच्या काय वळखीचाये काय?
नाही असं सांगत होता. मंग असंच बोलण्यावरून निघलं. तर मग सांगले.
अच्छा!
हं.
तसा म्हणत होता.
बरं जाऊदे.
हं.
तसेच आहेत सगळे. काय करावं आता. भाऊ म्हणलं की झेलावचं लागते बाप्पा.
हो ना.
हं. आम्हाला लई, मला तर लई भारी माझे मानलेले बी तसेच, माझे सख्खे बी तसेच, माझे चुलत बी तसेच, माझे मावस बी तसेच. मला भेटणारे तसेच ना मला त सगळे. मला देवदाय आहे भाऊच्या बाबतीत.
हं. बरं बरं.
मला माहे सख्खे, चुलत, मावस, मानलेले, जवळचे दूरचे तुमच्या इथं लईच आवाज आहे बा.
हो आमच्या इकडे ते अं लेकरांचे घरचे आलेत ना.
हा हा. म्हणून का?
म्हणून आवाज व्हायला लागले जास्त.
हं हं. तेच तर म्हटलं.
आवाज खरच यायला लागले त्यांचा. पाऊस आहे ना.
आहे का, कितीये?
दोन दिवस झाले. आहे आता.
हो का माझ्या इथं
काय म्हणताय
माझ्या इथ आहे इकड पाणी आमच्या इकड थोड जास्तच आहे हम्म रात्री खूप तेज आलं होता वाटते पाऊस सारे रस्ते भिजून
हो का ऊन वगैरे पडायला लागलंत
ऊन आहे पाऊस आहे दुपारी इतकं होतं मला ड्युटीवर येता येता पाणी लागलंय
हो का नाही इकड नव्हतं आमच्या इक
नेमक यायच्याच टाईमाला
हा
आणि सकाळी रात्री पाणी पडलं तसं सार ओल ओल होत
हो का
हम्म पूर्ण ओले होते
आणि आमच्या इकडे तेवढं नाहीये आहे थोड फार आहे
पूर्ण असं हे नव्हतं होत
हो का
हा पूर्ण घेतलं मी
काय
पूर्ण पाणी असं पूर्ण ओल होत अस रस्त्याने जाता येत नव्हतं
हो का
हा
बरं बरं आमच्या इकड नव्हतं तेवढं आहे थोडं फार आहे
हो
होव
कधी लग्नाला वगैरे मग च्या वगैरे आहे काय
अआता लग्न कोणाचच नाही
हो का
आमचा इकडं नाय आता पाऊस
तू नाही इकडे
आमच्या इकड सध्या नाही आता झालेच ना पावसाळा चालू झाला आमच्याकडे पावसाळा म फिरन वगैरे नसेल
हो का म्हणजे इकडे करत नाही तो पावसाळा
नाही नाही काय कुठे जाणार आहेत माणसं इथं पाणी बिनी आलं का
हो ना
हा
म्हणूनच पाऊस असल्यामुळे होत नाहीये आमच्या इथ
हा पाऊस नसल्यामुळे नसतो बघा
हो ना
पावसाचा मला तर अजिबात पावसाळा आवडत नाही कसच नाही
ट सगळ बाहेर आहे ना निघू वाटत घरी नाही थांबू वाटत कसं वाटत कि घराच्या बाहेर पावलं